हॅलो आवाज येतो ताई, कसे आहात तुम्ही?
हा ठीक आहे मस्त चालु ये तर काम अ
अ मग आपण आई वडिलांविषयी वगैरे असं काही विषय घ्यायचा
अ आयुर्वेदिक हा चालेल
हां मग तुम् सांग चालेलिंवाुसरा कुठ विषय सांगा मला दुसरा विषय किंवा असा काही विषय
नाही नाही चालेल मला काही नाही प्रॉब्लेम
हाज फादर्स डे आहे त्यानिमित्ताने आपल्याला हा विषय भेटलाय
हा हा ह चालेय तोला स
सुरुवात कराय हो बर बर ज्या घरात आई वडील आहेत म्हणजे त्यांनी आपल्याला जन्म दिलायं आपण म्हणतो आपल्या शाळेत पण शिकवलं जाते की पहिले गुरु आपल्या आई वडील म्हणजे आपली आई नंतर नंतर शाळेतले शिक्षक वगैरे हे आपल्याला सांगितलं गे तस आपण लहानपणापासून शे आईव ज्या घरात असेल ना त्या घराचं सोनं होत तर आईला जे संस्कार त्यांनी जे संस्कार दिले ते संस्कार जर आपण जपले सांभाळले तर पुढचं आयुष्य पण आपलं चांगलं होतं
हो ना ह
आणि मुलींना पण चांगले संस्कार दिले तर मुली सासरी सुद्धा चांगले नांदतात. त्यांच्या मुलांचा पण संसार ते चांगला करून दाखवतात
हा म्हणजे आई आणि वडिलांच कसं आईचं आपण तर आपल्याला माहिती ते आपल्या जिवणात आई वडिलांच स्थान म्हणजे
वर्ष आहे त्यांनी जन्म दिला नस आपण दुनिया बघितलीच नसते ते
हो ना ते तर आहे आणि आईवडील आपल्या आयुष्याचे पहिले गुरु पण असतात पहिले मार्गदर्शन तेच असतात आपल्याला त्याला धरून माताला त्या बोटाला धरून चालाला त्यांनी शिकवलेलं असतंय म्हणजे ते एक आपल्या हा संरक्षण किंवा ते सगळं तेच असतात आपल्या ह्याच्यामध्ये
तेेत असतात हो बरोबर
आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण चगल बनवण्यासाठी आपल्यावर संस्कार करण्यासाठी पण आहेत परत
महत्वाचे आहेत आज आईवड नाही तर काहीच नाही आपल्या आयुष्यात असं आपलं वाटते बरोबर आहे हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय हॅलो हॅलो हॅलो पाऊस पडतो बाहेर